हा बोला. हां येतो आवाज? हो येतोय येतोय.
हो.
काय चाललय? ला आपण कुठला विषय घ्यायचा बोलायला? विषय बघा तुम्ही
पुर्ण करण्याचं काम चालू आहे, आता दोनच दिवस राहिले म्हणून.
हा बरोबर.
आपण हायना अ फ्रूट म्हणजे फळ आणि काय म्हणतात? सुका मेवा, फ्रूट अँड ड्राय फ्रूट याच्यावरती बोलू.
हो-हो चालेल.
चालेल ना? हम्म. बोला, तुम्हाला सगळी फळं आवडतात का?
नाही, मी फळचं नाही खात.
अरे, असं कसं?
परत फळं खायचं जास्त चांगलंय. परत मला खर तर फळं आता बघा ना, आता म्हणजे आंब्यांचं सीझन भरपू पूर आंबे परत फणस. ते तर एवढे असायचे ना, प्रचंड घरात म्हणजे अक्षरशः फेकून द्यायची मी येवढी, खराब होऊन जायचे. पण मी कधी खाल्लेच नाही मला असं म्हणजे, एकदम असं आवड म्हणजे, असं नाही होत इच्छा नाही होत.
ह हां हां.
ह तेच ना असं म्हणजे, अ- कशी इच्छा व्हायला पाहिजे तर खावं असं.
बरोबर आहे. पण आता इच्छा नाही झाली ना तरी, अ- त्याच्यात खूप प्रोटीन व्हिटॅमिन्स. कॅल्शियम असतं म्हणून खायचं.
ना बोलतात पण ते, कस मला असं. अजिबात आवडतच नाही खायला, फल फलांचं म्हणजे नाव. तरी घेतल ना तरी म्हणजे, असं मला इच्छाच होत खायला.
कुठलं आवडतं एखादं, आवडत की नाही, की एक पण नाही. अच्छा
नाही असं फलं तर नाही असं, हा आनारस अननस भरपूर आवडतो मला, त्याला मी नाही नाही बोलत, अननस ते खा. कट करून खातात बघा ना, असं स्लाईस.
हो हो हो हो हो.
ते पण म्हणजे असं नाही. फ्रीजमध्ये ठेवलेला आवडतो गार खायला, आवडतो मला तो.
पार. अच्छा, हा.. हा लहानपणी खाल्लेलं आहे ते, गाडीवरती मिळायचं.
गाडीवर हो, आमच्या इथे भेटतात ना, भरपूर असे येतात विक यला अखेअखे येतात. आणि म्हणजे असं कट करून पण भेटतात. पण आम्ही ते कट करून नाही घेत, अखेवालेच घेतो. घरी आणतो कट करायला. अच्छा, पहिले भरपूर म्हणजे खाय ते आता आंबे व, हो, घरी पूर्ण त्याला आधी साफ करून घ्यायचं, बाजूचं. मग ते कट करायचं, आणि मग घरीच कट करून फ्रेश खायचं. ते कसं बाहेरच्याच ओपन वगैरे असं, म्हणजे उघडं वगैरे ठेवलेलं असतं. मग ते नाय आवडत खायला. बाहेर ठिकाणी आपण, कधी मुंबईला वगैरे गेलं तर, खाणच आहे. असं तसं गाव आपल्या इकडे भेटत असेल मार्केटमध्ये. मग काय आक्कच आणतो आम्ही, आणि मग इकडे कट करून खातो.
अच्छा, तुम्ही कुठले?
तुम्ही कुठले? आम्ही रायगड मधले.
हा, अच्छा. म्हणूनच जास्त आवडतं वाटत तुम्हाला.
आननस आवडतो बाकी असं, म्हणजे काही खायची, आंबे वगैरे तर म्हणजे, पहिले एवढे आवडायचे ना बारक्यापनी. म्हणजे, आम्ही स्वतः जायचो पाडायला. आणि मग लोक झाडांनवर, काढून आणायचो खायचो. पेरू वगैरे पण तेव्हा जाम आम्ही जाऊन काढायचो. म्हणजे दुसऱ्यांची अशी झाड. आता कसं नाय मला जास्त आस, आवडत पहिली ती मजाच वेगळी होती. हो ना, आणि म्हणजे लोक ओरडायची तरी पण, आपण जायचो गुपचुप गुपचुप. काढून न्यायचं खायचं सगळे, एकत्र येऊन कच्ची कैरी वगैरे अशी म्हणजे आवडते की, खायला मीठ मसाल टाकून.
बाकी अस म्हणजे, एक-एकचं मिनिटं
पाच मिनट.
पाच मिनिट होय.
हॅलो
हॅलो
हा येत आवाज हा तर मग तुम्ही ते डाय अन ड्राय अननस वगैरे ते पण खाता का
ड्राय अननस वैगेरे ते पण खाता का बाई
आता सगळेच फ्रूट
आता सगळेच फ्रूट ते ड्राय मध्ये यायला लागले हा येतात ना ते नाही आमच्या इकडे नय भेटत त
नाय गं हम्म
म्हणजे नाय बघितलय
ह अच्छा पण त्याची चव एवढी नायी आवडत जे आपण फ्रु फळ खातो ना ते जेवढं चांगलं लागत
ते आता म्हणजे सांगू अ ते आपलं अन्न हे असतं का बघा फणस
हम्म हम
स्लाईस म्हणजे अशे हे केलेले आता वेफर्स कसे तलतो बटाट्याचे वेपर्स वगैरे तसे ते म्हणजे पाप आमचे तिकडे गेलेय ना रत्नागिरीला तिकडून आणलेले म्हणजे ते छान लाग ते खाल्ले मी ते आवडीने खाल्ले अशे पण अशे तर आशे नाही मला आवडत खायला पण
मला पण नाही आवडत हो हो फणस मला पण मला पण नाहीच आवडत म्हणजे मी एकदा फक्त टेस्ट केलं पण त्याच्यानंतर कधीच नाही खाल्लं ते
मला असं म्हणजे असं एवढं हाय घरात खायचं असं काहीच नाही मी खायच नाही दुसऱ्यांमध्ये येऊन जाते
आणि सुक्या मेव्यामध्ये काय आवडतं काजू बदाम पिस्ता अंजीर
काजू बदाम आवडतात मला मनुके वगैरे वत सर्व ते खाते मी भरपूर
बरं
ते काले मनुके पण मला भरपूर आवडतात चांगले फणसपतण खालेले मी नाही सर्व सर्व अस ऐकठ कुठलाच खायला जाईल मी जरी एखा गोष्ट आणली ना तरी मी अशी सगळ्यांना वाटून खाते मला असं एकटीला खायला आवडत नाही
हो नाही म्हणजे घरात घरात बाकीच्याना
नाही सगळं हो खातात हो ते ते सगळं खातात ना फलं वगैरे आमच्या घरात सगळी खातात मीच नाही खात आणि हे ड्राय फ्रूट पण खातात सगळी खातात
हम्म अच्छा अच्छा किती मुलं तुम्हाला
हले पर्सनल इन्फॉर्मेशन नाही द्यायचे आहे ना हो हो नाही विचारायचं म्हणजे आपलं पर्सनल नाही काय सांगायचं एवढं सांगू शकत फक्तचं म्हणजे घरात कुठे राहत म्हणजे अस जाऊ वगैरे नाही सांगायचं कोणी विचारलं तर हा ते म्हणजे ते सां
हा नाही मी तर याच्यासाठी विचारलं मुलांना आवडतं का खायला म्हणून विचार
खातात ना असं म्हणजे घरातली खातात ना सगळीच आणि हे ड्रायफ्रूट कसं सगळ्यांनाच आवडतं
हम्म हम् हम् तुम्हीच जाता का खरेदी करायला ड्रायफ्रूटचे?
सगळं हो आम्हीच, म्हणजे एक आम्ही महिनाभराच सामान एकत्र असे भरतो. आणि मग हा एकदा सर्व
हुं हुं.
ड्राय फ्रूट आता महा्ग पण भरपूरच झालय.
हो हो काय बनवलं आहेस? स्पेशल ड्रायफ्रूटचं काही
असस् अस नॉर्मल शिरा त्याच्यात आपण टाकतो शेव गरे मी नॉर्मली आणिआप आपलं मी हे बनवलेलं बेसनचा लाडू
हा अच्छा.
ते त्याच्यात ते ड्रायफ्रूट टाकले ना, काजू बदाम काय एकदम भारी म्हणजे ते खायला बघा ना छान वाटतं. तुपात बनवलेलं तूप टाकून
अचछा अचछा.
मला कसं म्हणजे असं मी गोड पदार्थ कोणतं? बनवलं ना का तूप मला लागतच. छान ए! तुपाच म्हणजे मी डालडा युजच नाही वापरतच नाही अजिबात, मला डालडा प्रकारच नाही आवडत.
ह
डालड्याच्या बाघा ना असं एकदम जाड जाड लागतो असस खाल्ल्यावर हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.